हॅलो
हा बोला की
आजचा विषय
काय? बोलायच ते बोला तुम्ही
बर सगळ्यांचा फेवरेट पदार्थ
हा
डोकळा
हा ठीक आहे. सांबर
सांगू
सांगा.
हम् माझ्या पद्धतीने जर करायला गेलं. तर मी ताटात वगैरे करत नाही. ढोकळा
बरं
मी इडली पात्रात करतो.
बर
मग त्याच प्रमाण आहे. अर्धवटी रवा
हा तुम्ही काल शिवाय लावलाय. का
होय.
नाही ते बंद करा की क्लिअर आवाज रेकॉर्ड होत नाही.
हम्म हम्म अर्ध वाटी रवा दीड वाटी डाळीचं पीठ त्यात तीन चार चमचे सा खर हा. तीन चार चमचे सा खर हळदीच पीठ आणि अ मीठ चवीनुसार हे सगळं मिक्स करून हवां असलं तर आपल्याला ताक त्यात घालू शकते खरं पूर्ण ताकच घालायचं मग शेवटपर्यंत नसल तर मग पाणी जर घालणार असलो तर त्याच्यात अर्ध लिंबू घालायच. आणि मग नंतर ते पूर्ण फेटून घ्यायचं. एकजीव करून घ्यायच. आणि शेवटला आल्यावर त्यात एक चमचात तेल घालायचं. आणि एक चमच तेल घालून थोड वेळ फेटायचं. इकड इडली प पात्र तेल लावून गॅस वर ठेवायचं. अ सगळ्या भांड्यांना तेल लावून आणि मग त्याच्यात इनो एक पुडी घाातला क नाही लगेच फेटायचं आणि लगेच ओतायचं त्याच्यात इडली इडली पत्रात आणि ते लगेच वाफावायला ठेवायचं. दहा मिनट ते नवं ते काढायचं? स गारं झाल्यावर मग ते सेपरेट करायच त्यातन आणि उलटे ठेवायचे इडली उलटे ताटात ठेवायचे सगळे मांडायचे आणि त्याच्यावर पहिला साखर आणि लिंबूचं पाणी घालायचं म्हणजे एक वाटी जर पण पाणी त्याच्यात पाच सहा चमचे साखर आणि एक चतकुर लिंबूच रस त्यात घालायच आणि ते मिक्स करून त्याच्यावर ते होतायच आणि त्याच्यावर थोडी कोथिंबीर आणि पण जी मिरचीची फोडणी दिलेली असत्या तडका. तो त्याच्यावर ओतायचा इतकी जबरदस्त लागते इडली अ ढोकळा इडली त्याब ढोकळा. हा आता मी हे सगळ्यांना आवडले आमच्या घरात तर.
हो का मग त्याज्या सोबत काय चटणी करताय का?
शक्यतो काही करत नाही कुणाला लागतच नाही कारण सोबत मिरची असत्या. खरं त्याच्यासोबत सॉस आणि खोबऱ्याची चटणी मस्त लागते.
हा म्हणजे.
किंवा टोमॅटो टोमॅटोचा सॉस असत की नाही आपण घरात केलेल टोम टोमटो सॉस.
हा होय केलेलं एकदा.
हा मस्त लागते. ते पण घरातच बेस होते बाहेरपेक्षा.
होयच की आणि ते इडलीच्या भांड्यातल्या प्लेटमध्येच भरायचं सगळं मिश्रण?
होय होय सगळं त्याच्यातच आणि जरा सुुद्धा चिटकत नाही त्याला. पटापट थोडं गार झालं आपण तयार झालं इडली ते बाहेर काढून ठेवायचं एक दोन मिनट ठेवाचं जरा नरम झालं कनी मग काढाचं, जरा सुद्धा चिटकत त नाही त्याला असं चिटकलय खरडून काढालागलोय, असं होत नाही ते पटापट निगतय कारण ऑलरेडी आपण आता नि त्याच्यात तेल घातलेलं असत ना एक चमचा आणि फेटलेला असतं चांगलं त्याच्यामुळे त्याच्यात ते चिटकुन कुन बसत नई
हा का? करून बघायलाय
हा आणि शक्यतो मी कणी आज काय घरगुती करता येईल? हेच बघतो. असं जास्त विकत काय आणयला बघत नाही. कारण आपल्याला पण एक्स एक्सपरिइन्स येतोय, पुढ मुलांना बाहेरचे पदार्थ कमी खायला द्यायचे आणि घरात काय बनवता येईल? तेवढं बनवायचं.
हो.
नूडल्स, मॅगी हे सुद्धा मी घरातच ट्राय करते. कधी कधी जुंदळ्याच्या पिठाच. तांदळाच्या पिठाचं, जुंदळाच्या पिठाचं. त्या मस्त होत्यात.
नूडल्स होतात.
होय, भाकरीच्या पिठाचं छान होतात.
आच्छी! मी हे केले कणकेची करतात ना?
हा कणकेची पण करता येतात. खर ते कसं कचकच लय लागत. ते अस तोंडात घेतलं का नाही कच कचलायला त्यापेक्षा सगळ्यात बेस्ट म्हणजे रागीच्या पीठाचं. नाचणीच्या पीठाच ते तर नूडल्स एक नंबर होत्यात. जरा तुटत्यात. खरं मस्त होतात. चवीला वगैरे सगळं
ते कसे करायचे असत्यात?
नूडल्स ते अअ गरम पाणी घ्यायचं. सोमनीत असं जास्त कडक पण नाही जास्त नरमपणी अस कोमट घ्यायचं ते आणि त्याच्यात थोडसं मीट आणि चमचा भर तेल घालून च रागीचं पीठ घालून मळायचं आणि असं आपल्या चकलीच साचा असतोय की
हा
च चकलीच्या ह्याच्यातनं का नी याच बारीक बारीक होलच असतय कि या पाडायचं ते शेवच्या ह्याच्यान त्याच्यान पाडायचं आ त्याच्यातन आपल्याला जेवढं दाब देता येईल तेवढं ते म असं मळून मळून पातळ करून घ्यायचं आणि त्याच्यात ते घालायचं आणि खाली एका पातेलात पाणी गरम करायला ठेवायचं त्याच्यावर एक कायतर अ स्टँड वगैरे ठेवून अ जाळी ठेवायची आ पण जर होल होल असतय की त्याला वाफवायची जाळी वाफवण्यासाठी त्याला त्या जाळीला तेल लावून अ ते त्याच्यात हे करायचं चकलीन हे करतोय का नाही आपण दाब ते दाबून घ्यायचं त्याच्यात आणि एक दोन मिनिटं वाफवायचं आणि ते काढून ठेवायचं आणि पटकन ते गार करायचं जर तुटत्यात खरच छान होत्यात. नूडल्स ते तयार आन नंतर तर ना त्याला आपण फोडणी द्यायची आपण कोबी मंचुरियन ला वगैरे फोडणी देतो ना अ कांदा टॅमॅटो ढब्बू कोबी हे सगळं घालायचं त्याच्यात सगळे भाज्या घालायच्या. अ गाजर असेल तर गाज जर तेन सगळे भाज्या घालून का नाही फोडणी द्यायची आणि त्याच्यात तर सोया अस अ टोमॅटो सॉस आणि चिंग शेजवान चटणी हा तेवढच सगळं घालून ते अम एकजीव करायचं. हव असेल तर वरन थोडंस मीठ मीठ घालायचं एक चिमट भर टेस्ट साठी.
हा ह हम्म हम्.
मस्त होतात ते पण, आम्ही हे अ एका स्पर्धेत केलत. अ असं शाळेत असतात ना, अ खाद्यपदार्थांचे हा, त्या स्पर्धेसा ते केलतो दुसरा काय, तिसरा नंबर आलता.
बारीक हे पौष्टिक पण होतात ह हे.
हा पौष्टिक पण होते सगळ्या भाज्या पोटात जातात.
हम्म हम हम. बरोबर आ.
असंच काय तर नवीन नवीन ट्राय करत राहायचं.
हा होय च की.
चला हा पदार्थ दोडक्का.
दोडका?
दोड अका दोडका नव्ह. हा दोडअक्का. हा पदार्थ शक्यतो आपल्या ई हिकडं नाहीये, कुठ? कुठल्या भागात करतं हे पण मला माहित नाहीये. खरं आमच्या इथल्या शेजारच्या का किनी मला श-शिकवलेलं खरच. छान होतात हे पण.
कसला आहे? कशाच हाय?
अ ते पण नाचण्याचंच पीठ वापरतात त्याला किंवा तांदुळाचं पीठ वापरतात.
मग स्वीट आहे का असं तिखट होतंय.
अ तसं तिकट पण नाही जास्त असं चटपटीत होते बऱ्यापैकी. अ इडली टाईप हो ते नंतर न
सांगा की मग रेसिपी.
अ रेसीपी अ नेक्स्ट हेला सांगूया की.
बर ठीक आहे, ठीक आहे. ठीक
आता होतच आलेय अच्ा अं दुसरा काय तर विषय
बोला
आमचा साईड बिझनेस आहे बघा हा
कसला हज ना पिकू गोल करत्या मग ब्लाऊज पण शिवताय काय
नाही नाही अजून मी शिकणार आहे शिका खरं मधल्या काळात सगळ हे झालंय सुरुवातच केलती मी जरा जरा जमायला लागलेलच मला तोपर्यंत मधल्या काय आत्ता आमच्या दादाचं एक्सीडेंट वगैरे लग्न वगैरे सगळं झालं का नाही तिच्यात ते राहिलेच नाही दोन वर्ष गेले त्याच्यात माझे
हो का
आत्ता आणि शिकायचं
होय बरोबर मी पण शिवण क्लास शिकले दोन वर्षाच्या आधी मुलं तर मोठी झाल्यावर मगच निवांतच येतो
होय आता होत नई हा आता होत नई ओ ते
हा आता मुलं छोटी असली तर नाही होत
हम्म तरी सुद्धा ट्राय केलं जम बसवा लागलोय कस तर ती एक वर्षाची आता खरं मला काहीत करायचंय असं पण वाटतय नाही
होय वाटतेय वगैरे होतंयस
घरात बसून बसून काय करायचं तर बायका मग येतात आपल्या घरात बसतात अस असतेन होतंय नाही मग चार शब्द आपण बोलतोय त्यांना तेनी आपल्याला बोलतात ह्याच्यापेक्षा आपण आपले काम केलेलंच बरं
होय आपलं आपण बिझी असलेल बर असत
हम्म
हे सगळ्यात मठ्ठा मोठा प्रॉब्लेम
हा आपण कुणाच्या दरात जाऊन बसायच नाही तिने कोण आपल्या दरात येऊन बस जायचं नाही आणि कोणीही कुणाबद्दल काहीही बोलायचं नाही
बोलायचं नाही हेच सर कळत नाही बायकास्नी
हम्म
आपल्या आपल्या व्या
अन् कितीही घरात बसलं कितीही घरात बस आपलं आपलं काम केलं तर बाईचं एक मन असत जायचं कुठ तर? एक दोन शब्द तरी निघतातच तोंडातनं
तेव्हा स्त्री हो असते
हा स्वभावाला पर्याय नाही ओके झालं दहा मिनिट. ठेऊ काय?
हा तुम्ही कट करा. हा कट करा मी करते पुन्हा हॅलो
हा होत नाही आहे बघा लागलो करायला ट्राय करायला
कट करा तुम्ही व पुन्हा ते सबमिट झाल्यावर मी कॉल करते म्हणाले
होय होय मी करायचा प्रयत्न करालोय एकच मिनिट.